हो. झाले का गेलती तोड ना?
चालू आहे ना?
हाव काय? दोघी बी काय? तुझं लवकर आवरलं आज.
हम्म सहा वर्षानं बघू पटकन.
हा आवरतो आणि दोघु तरी पण लवकरच गेल्या. आ?
कोणी स्वयंपाक करत, कोणी धुण भांडी करतं माणसा कामाला जायचं राहत.
ह बेग नाव रावलागतो
हम्म.
तुमच्या तरी पोरं आहे, आमची पोरं लहान लहान आहे.
ह फरकच पडतोणा?
पाणी बिनी द्याय लागते.
ह भाई सगळ्यात पाहाला लागतण.
ह
आज बरं उघडलं तर बरं वाटू राहिलं बाई जराशी.
सांगा आता उलतं पडलं
हव ना काल बी बरं वाटत होतं. आता आज पण आता आता म्हणून. खुलसला तर बर होईल.
दाब झाला का आहे
हा सकाळीच गेले सात वाजता. त्यांची होती ना बाई.
कितीला येती बस?
बस सात ला सात सव्वा सात ला.
हा का?
हा तुमच्यान आमच्या सोबतच राहते.
हा ते इकडे जाते इकडे जाते.
हा त्याच टायमावर राहत नाही हा.
काय डोनेशन हाय?
हम्म त्या शाळेचं ग म्हणजे समजा चाळीस पंचाळीस लोक जातं.
हा का?
हा.
कसं काय? हा जेवण झालं आत्ताच, अजून कपडे धुवायचेत.
काय भाजी खाल्ली?
हा.
काय भाजी खाल्ली?
भाजी आज वरण केला फिक्क, पिठलं केलं.
कसं करतात ते पिठलं.
मला नाही आठवत हे.
हम्म, त्याला काय जिरे, लसूण, मिरच्या, मिक्सर मधून काढायच्या.
हा.
अन तेल टाकायचं, मोहरी, जिरे, कढिपत्ता, चांगला तडका, मग चांगला तडका देऊन घ्यायचा.
मला वाटलं, तडका द्याया लागतो त्याला बी?
हा तडका द्यायचा त्याला आणि मसाला तळून घ्यायचा.
हा मग
आणि पाणी सोडून द्यायच ग्लास दोन ग्लास.
अहो मला ती रेसिपीचं जमत नाही, शिकून तरी दया.
आता शिकल्यासारखीच ये ना, आता सांगू राहिले ना पाणी टाकायचं दोन ग्लास. उकळी आली की मिठ टाकायचं त्या पाण्यात, उकळी आली की पिठ टाकुन घोटाचं.
उकळी आल्यावर मिठ टाकायच.
आवळणी उकळी आल्यावर टाकायची.
ना ओलायच आलात पण मंग तुम्हाला जसं टाकाचं तसं टाकता येतं त्याला.
पण आता ते दोन ग्लास पाणी म्हणजे तुमचे परिवार.
अंदाजानुसार हो आमच्या अंदाजाला दोन लागते ना.
मग आता मला ते अंदाज कसं समजनं दहा माणसांना किती लागल म.
आता दहा माणसाला निधान तुम्ही दोन एक तांबे तर पाणी टाकशा न.
दोन ऐक पैकी लय होत ना?
नई होत तर कडई भर करणार हाय तुम्हाला.
तीन माणस धरू आपण आमची अ दहा माणस आहेत हा.
मग ती तीन दोन दोन दो अहो दोन तांब्या तिना एक कडईवर होत.
ऐका ना तुम्ही मी सांगते तूम्हाला आता.
हा.
आणि तीन माणसाला दोन ग्लास पाणी
हा.
तर माझी सहा माणसाला चार ग्लास, चार ग्लास पाणी. नऊ माणसाला आ समजा सहा सहा ग्लास पाणी आणि एक माणूस
अहो म्हणजे एवढं नव्हत कधी एवढं नाही टाकलं म्या सांगितलं तुम्हाला, तुम्हाला काय असं दोन तीन टाईमाच करायचं आहे का?
अहो म आता रेसिपी म्हणजे आयता पसारा. आता मी ऐकटीन खायंच, आम्ही दोघीन खायचं बाकीच्या नी तोंडानं पहा
नाही नाही मग गरम गरम खाऊन घ्यायचं, तीन टाइम थोडी आता हे आम्हाला तीन टाइमाच केलं.
मग आम्हाला बी तीन टाइमाची आधी एका टाईमावर कशी जमल म्हणजे टाइम एकच
मग आता तुमच्या अंदाजान करायचं, किती मीठ टाकायचं.
मग चौदा ग्लास पाणी टाकणं आहे मला.
अरे बाई चौदा ग्लास टाकायचे, आणि त्याच्यातून पाणी काढून घ्यायचं. पाणी काढून घ्यायचं, घोटू घोटू घ्यायचं जसं लागलं तसं पाणी सोडायच.
आच्छ! आता पाणी सोडायचं पण मग त्या पाण्याला आपण तिखट, वगैरे वगैरे टाकलेलं राहील ना.
हा तर ते सगळं काढून घ्यायचं ते. कडमी खर्च त खर्चच पाणी काढायचं.
कायच
च सगळं पाणी हे निघात मग त्याच्यात.
नाही म्हणजे मला म्हणणं आता, आपण त्याला तडका देतई तेलबल टाकत मेठ टा. येईल मग ते उरलेलं पाणी जर नाही लागलं कदाचित तर त्याचं काय करायचं?
त्याच काय चलून, खाण्यात चकून द्या.
चरु ना, आचा चरुंग खातात ख आजकाल कोणी पणी.
मग आता त्याला मग काही आता दुसरं काही सांगू शकत नाही मी त्याच्या.
मग आता तू काायचं, किओल मीठ मिरची वाया घातलीता मिरची गय भावी.
हा एवढं अलगी, सारं तुमच्या काातल आणि एवढं अलगी.
आणण सज ते मा
आता मना लागत, थोडंफार मना भी लागत नाहीच म्हणलं तर तुम्ही लगी मग लई ये कारशन.
ल आता, त्या पाण्याच्या त्यालाचा काय प्रश्न आला तिथं.
तोचण. असं कस काही येत नाही, सगळत प्रश्न येत. पण म्हणी का पाऱ्या सध्यालाच का? जा मार काही म जितनी बाात हु.
आजकाल को मज त आजकाल ब मीश तर जाणार. माझ्या मुला जर, स्वतात नेल तर मी माझी मु ह जा ना.
ह का?
हाई मीठायशीस बुज यार नाही.
ह. जाऊ ते. आता कस आहे, आमचं वयामानान होतच राहत आम्हाला.
वया म्हणून काय झाले, तुमच्या वेक्षा ल वया आहे राहायच्या.
आ पण मंगाता.
लय म्हणजे, लगेच कायच नाही त्यांच्या ल
सन क लागत सगळंच.
आर् देनट
मग आता, कस काय? करते मग आता. ग्यासन करू ना मला, अ.
म आमसन करते.
मग काम नाही करायचं, दिना सहण केल्याच आहे का.
अ उटचवाम.
हा कायच उलटा ददा. कशाला आणला तर तीच तर गलती झाली, ना आमचेला बळबळले हो.
हो जा होत तुम तुमचे आमच्या मागे पाहत होते का
ते राहत नव्हते ना, बायका बगर.
होव का तूम तुमचे लोक तुमचे तुमचे लोक म्ह काय म का आहे.
गण ताब्यात होते बाई, पण आता कसं राहत लई तस ठेवलं तर,. म्हणा बा आईचे काय डोळे लागेल का दिसार नाही कका.
तमला वाटलं, तुम्हीच्या इ वया उ झाल्या तुम्ही आपाप. केलाण तो मला वाटला.
हा मला काही नव्हतं, वाटत तस.
च आ करून दिली ना पू हो मला असं वाटल, आ सत्तर गरलं ना फोन.
हा हा काही नाही आमच्याकला की, ग- गळ्यात केस नव्हते आली.
हा तुमच्याकड मा सारेजन यायचे तीथं, म्हणून याव लागलं. अं..
दिसत दिसत ठेवलं नाहील
काय करत्या झाली आता गलती, आता काय करत्या.
अं हं. त साच ऐकून झाला असते, सगळे काम तर मग काय अले केले असते.
करायची ना
अमं.. तेच त नव्हतं जमत ना, लेकापुढे हात टेक लागत्या.
हो का.
मग. तशी बी आपलीच सा तशी ती बी आपलीच लग्नाची औलाद राहतील नव्हं.
फक्त ही
हं.. काय कराव मग आता.
सासू कधी आई होऊ शकत नाही.
आस कसं काय. हम्म.. केली तर होती ना, असं कसं काय आपल्याच हातात. काम करायचं का नाही करायचं, हम्म नाही नाही. आपल्याच हातात राहतं, सासू बानाचं का नाही आई बानाचं. हम्म.
तुमच्या हातात तुमच्या.
अं.
हॅलो.
हां.
काय? खाल्लं म्हणलं आज.
आखरी.
भाकरी तर खातस हो आजून भाजीला काय खाल्लं?
आज उपवास आहे माझा.
काय आहे आज.
गुरुवार राहिल ना,
म्हायती होतं मला, तुमची लानी लोक मी हाय.
हां का, मग साबुदाणा नाही खाल्ला का.
खाल्ला आपणच
पान चांलूच करून करून खातेल ते, चांगलं करून करून खातय.
आता आम्हाला घालून दे बाब
चांगलं बी नको वाईट बी नको.
मग चांगलं नाही खाल्लं तर, काय मग आमी काय.
लै खाल्लं काय, मीन खाल्लं.
हम्म.
चांगलंच खाल्लं ना.
या फ्लॅटने तम खा.
अरे काही गवत नाही उपशीित नाही पाठलं तुम्हाला.
तो मग ना कुत्र्या आणि दनाचा उपशी लागून पाऊ पी.
आ
कत्रयनी पाण कत्रयनी पाण उपाशी पडून राहिली तसंच.
जाणू दे ओ तुमचेच हे ते म कोणच्यासाठीच करू. तनु राहिले आणि बनवू राहिले.
शेवटी तुम्हीच. परंपरा.
मग तेच ना तेच म्हण राहिले ना मी
हा परंपरा आहे ते.
मग.
आणि जर म्हण बत तु्ही तर आमच्यासाठी.
आह
आम्ही धार म्हणलो तर तुम्ही काय आमचा सारखं पर वेळी बत तू पण साराचग.
आवाज खली आप कधी कधी घलता बारीक आवाज होेतो.
भरत बलत नाही आवाजच कररतो गावाात आवाज उवडल.
आ
कुणी तर आलय.
आवाज कोण होता.
माझार.
हम्म.
चार जन ते.
अर्चना ताईच्यात. तरी आला का येदु. हा बारी खर्च एवढा आला. असा सावधान नेवरा टाका का.
हा साबूदा नना.
हा तर एच प्लेट वाजली ना त्याच्यामु कमी शव राहता मग.
हम्
चा वेळेला गन घ्यायचं ना.
खाल्ल्याने येते एनर्जी.
च
तुम्हाला कामाशी म्हटले खायचं काय काढत तु.
आता उफुशी राहून कस का काम होईल मग तुमच्याकून.
काय हेल् बिकॉड वाटी खरी.
हा खायला आता नस्त चांगू राहिलंय मी खाल्लं एवढंच खाल्लं तेवढंच खाल्लंय.
मग आता तुम्ही म्हांड म्हणून सांगितले म त मला तुम्ही सांगले म त तुम् मला. का आणि अनुभ तुमचं चांगल. चांगलं खऊन आ काय काजी बेटा म्हू शकता तुला. नाहीकीच आहे काजू कता मण घेेत काण पा ना.
माझ्याच अका जीवावर माझ मारी द्या.
हा यावकत विच विच विचारचल या काळ.
मग कोणाचे मझने शिकून घेऊन अध्या का काही.
म
काय म्हडत
सारय
काय काय सारा आहे?
म चप हो
हा हो का तिथे आणि काय काय तुठे आणलं तू काय बांधून काय काय त
कजू बदम!
किती दिवस पचले
संपले का नाही ते संपले का नाही ते?
बाय.
म
एव्यावढ्याव!
हा हा.
हा.
तेवढला सांग त म
कामच्या असतं काही नाही लागत, त त्याच्यावर जसं का
हा
आह